हां काय कराल्यात
हॅलो
हॅलो आवाज यायलात काय हा तेच म्हणल आवाज आलाय काय
हा आत्ता, या लागलाय बघ
हा ह काय बरी आहेस?
ह हा बर आहे तु,
आहे बघ. दोन दिवस झाले म्हणते, ग फोन करायच फोन करायचं, लक्षातच ये ना
हा हा मग चहा तेन झालं का? हा माझं पण झालंय बघ,
हां हां आणिन काय मग,
हम्म मग काय म्हणतीस आणि,
काय नाही असंच ग ते मला ब्लाऊजचं विचारत होतं, ब्लाऊज कटिंग वगैरे कसं, करतेस विचारायचं होतं काय तु तुझा कोर्स झालाय का नाही अजुन,
अग मी मध्ये शिकालतो,
हा हा
मग, असं थोड दिवस झाल्यानंतर बंद केले, म्हणजे थोडं थोड येत तं एकदा गावात ते पंचाहत तर्फे आलेलं मोफत,
हंहं,
क्लास तिथं पण गेलेलो, पण त्यांची पद्धत वेगळी आहे, आमची पद्धत वेगळी आहे, त्याच्यान ते वेगळंच म्हणजे दोन्ही पण हे व्हायलं ग जम्बलिंग व्हायला लागलं.
हो कन्फ्युजन होते ना, असगळं दोन्ही पण हम हम,
तर म्हणजे तसं येत आहे, सोड थोडं थोडं मला शिवायला,
हा हा,
ते बोटने वगैरे प्रिन्सेस ते ब नक् काय एवढं जमत नाही, प्रिन्सेस तेवढं जरास येते बघ,
येते काय,
होय, होय,
हा हा तेच ग माझे पण म्हणजे, दोन तीन ब्लाऊज शिवायला टाकायचे होते. माधी तुला विचारावं तुझं झालेय, काय म्हणजे तुझ्याकडच टाकता येईल नाही. आपल्या आपल्याच होते, नाही दिलं तर.
होय होय मग येतय खरच, एकदम परफेक्ट येत नाही ग, मग शिव शिवायला घ्यायचं, पण कसं माझं माझं तेवढं मी कधी तर शिवतो असं. तर मी बाहेरच ते घेत नाही, कारण आणि बघा आम्ही कधी तर नवीन आता शिवाय जाणार, आणि खराब झालं तर मग, ते कसं त्यांना द्यायचं ते पण आणि, त्यांना पण अवघड नव आम्हाला पण काय तर म्हणायला तेसंअसं, म्हणताना तेवढं काय हे करत नाही.
ते काय आमच्या सासूबाई कानी, शिवतात सोड घरे आहेत. घरी शिवतायत पण कसंले, त्यांनी ह्याला गेलेत ग, त्यांच्या मुलगीच्या गावी गेलेत तिकडे लांब आहेण त्यांचं गाव मग ह्याला, का निमचकड काय तिकडं कुडतं, गावा त्यांचं तिकडे गेलं त्यांनी, मग तिथं वस, कार्यक्रम वगैरे असल्यामुळे कनी तेनी राहणार आहेत, आठ दिवस मग मला तिकडे जायला कणी तिथं आम्हाला मला बोलवलं, ग मग त्या दिवशी साडी पाहिजे मला ब्लाऊज,
हा हा म्हणजे अर्जंट, पाहिजलय तुला म्हण,
होय होय अर्जंट पाहिजे, झालत ग म्हणूनच म्हंटलं तुला फोन करावं.
होय का, म्हणजे तस जरा जरासच येतय ग मला पण,
होय, काय.
होय आणि मी शिकलोय खर असं बाहेर जाचं कधी घेतलोच नाही म्हणजे तिथे श शवताना सांगत त तेवग कसं मग मम्मीचं नाही कुठं दिदीचं नाही असं केलेलं
होय काय हा हा मग कस झालं आमच्या सस्प कणी पस्तीस वर्ष झालं शिवतायत ग
हो एवढं आहे दिवस झाले
होय जरी कोुणाचं असलं तरी अर्जंट आमच्या ससबेंच म्हणजे सांगत जा
अग हात बसलाय त्यांचं म्हणताना होत असाल अर्जंट वगैरे आलेय
हो पस तीस वर्ष झालं त्यांनी शिवण म्हणजे शिवता येत लग्ना त्यांचं लग्नन आता मला वाटते झाले असतील थोड पण आणि लग्नाच्या आधीपासून शिवाले सोड आणि तपासून शिवतायत क नाही त्यानी अजून पण शिवतायत मग असं दिवाळी वगैरे असल का एकदम सण त्या त्या दिवशी दहा दहा वीस व दहा बारा तर शिवतात बघ एका दिवसात
होय मग ह्याचं मशीन असेल ग कॉम्प्युटर मशीन वगैरे आहे का
होय होय ते आपलं गार्मेंटमध्येध्ये असतात बघ तसलं मशीन पहिल्या साध्या मशीनवर शोवायच्या मग परत ब घ म आ च म शिवाल्या तस ते चौथं मशीन आहे मग आता जरा कस जास्त असल्यामुळे फाट शेवत सगळं शिवातर् वगैरे सगं सगळं शिवतात मग त्या हम्म आणि पाहिजे तसले पण हा आ ते फॅ फॅशनचे डिझाईनचे सुद्धा सगळे ब्लाऊज वगैरे शेवतात
होय सगळा कोर्स झालाय काय
होय झालाय त्यांनी कुठं कोर्सला त्यांनी शिकायला वगैरे काही नाही असंच की बघून वगैरे पहिला शिकलेला त्यांच्या अजून डोक्यात आहे सगळं ते आणि रोज हातात आहेच नाही ब्लाऊज तेच काम करतात त्यांनी त्यामुळ त्यांच्या हातातच बसले नाही ते एक एकदा त्यांनी माप वगैरे पण घेत नाहीत अंदाजे ब्लाऊजच्या हिजावर एककांच त्यांच कायमच असणाऱ्यांच तोंड पाठायेत माग त्यांना एवढं परफेक्ट आहे त्यांचं
ह् हम् मग आता नवीन आलेली डिझाईन वगैरे सगळं शिवतात का ते फ्रिील बाई परत ते डिझाईनच फुगाचे वगैरे
हा हा
सगळ श होत
तेप सगळे श होतात होय होय
बरं बोटनेकचं त्यां सगळं शिवतात नाव तेवढं माहित बघ हम् हम्म
त्याचं काय म्हणतात ते नवीन आर्यवर्क वगैरे आल्यात बघ
हा
हा ते पण सगळं डिझाईन वगैरे करतात त्याच्यासारखं सगळं ब्लाऊज तसंच ठेवतात फक्त आपल्या कसं थेड्यात जास्त रेट देत नाहीेत नाही बाय का महागा आहेत खूप महागा आहे असं बोलतात आणि कसं बाहेर टाकले की नाही बाहेर शहरात कुठं तर टाकले की ग पैसे देतात आणि असं आपल्या ह्याच्या असू दे की एवढं म कुठं आहे
होय पण त्याचं साहित्य किती महागा आहे ग द्यायला पाहिजे रेट तसं
हम्म
तुम्ही सांगायं मग तुमं आहेय तर तुचं तुमच आणून द्या मी करून देतो आणि शिलाईयाने जे करायला लागल ते द्याय लागेल असंण सगायचं ग तुम्ही
होय होय तसं मी बोलते सोड त्याने कसं जास्त बोलत नाही तर असं म्हणजे हेच तुटतात म्हणतात ग गेरे
हा माणूस क हा हा माणसं पाहिजेत त्यांना हा
मग तू काय कर जरी कोणाच असलेलं तरी पण आहे कर
होय होय तुला कॉन्टॅक्ट करतो गे मी हा हा चालते चालते
दुसरीकडे टाक शिवायला हा
कॉन्टॅक्ट करतो घे तुला सांगतोय मग असलं तर तुझा नंबर देतो मग त्यांना मला कोण विचारतात त्यांना मग तू सांगते त्यांना हा तुझ काय तुमचं काय रेट असेल ते
माहित आहे सोड सगळ्यांना कसं कसं पहिल्याच्या बायकांना जरा माहितीय आहे हा नवीन कोण तेला तच्या सुना वगैरे ते टाकतात नाही त्यांच्या
हम् हम् चालते चालते काय करतो जर माझ्याकडे आली तर मी सरळ कणी मला आता तुझी माहिती सांगितलीस ते मी सांगतो त्यांना पण तुझा पण नंबर देतो त्यांना मग तू त्यांचा बोल ते त्यांना सां म्हणे क कस कोण पद्धती शिवतात ते सगळं तू सांग की त्यांना
होय होय चालतय
हा चालते चालते हा हा ठेव ठेव